बोला कि अ दुसरा क तिसरा.
काय म्हणला लक्षात नाही ओ! तुम्हीच बघा कि दोन केलाय हा तिसराय हा हा तिसरा आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं नाही का तुम तुमचे दोन झालेत आणि मी दोन करते परत आता म हं तिसरं आहे म्हणजे अजून दोन करायला पाहिजे.
हा हा तुमची यात्रा कधी होती ती झाली काय ओ
आमचा उरुस असतोय.
हम्म कधी ते
मार्च मध्ये असतोय.
मार्चमध्ये असतो.
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काय तर वीसच्या तारखेच्या पुढं एकतर नाहीतर मग एप्रिल तारखेच्या पहिल्याच आठवड्यात येतयं एक दहा तारखेपर्यंतचं येतं.
होय का हा हा आमचं पण कसं अ माहेर मार्च महिन्याचा असतोय एक वीस पंचवीस तारखेच्या पुढेचं यात्रा मोठी असत्या पाच दिवस
आमच्या आधीच असतय कि तुमचं झाल्यावरच आमचं असतय.
असतंयव्हयं.
हा.
हा हा म तुमच्या देवाला नॉनवेजचा निवद असतोय काय.
नॉनव्हेज नॉनव्हेजच असतय ओ म्हणजे त्याच्या आधी काय असतय म्हणजे मोठा उरुस असतोय ग्रामदेवत आहे ते मुसलमानचच आहे त्याला कुरबानी मटणचं लागतय.
लागतय हा
हा आणि आम्ही इथ राहतोय इथने हे आहे खंडोबाचं देवळ आहे. पहिल्या दिवशी म्हणजे यात्रेचा पहिल्या दिवशी खंडोबाची यात्रा करत्यात गोडी पोळ्या करत्यात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग
मटन व्हय हा हा
असं असत आणि उरूस पण आमचा चार पाच दिवस असतोय.
हा हा यात्रा भरत असल मोठ्ठी.
होय लय मोठ्ठा भरतोय, पाळण पन येत्यात ह्यावेळी तर दोन पाळण नवीन आलतीत ते नट नटासारखं ते नुसतच गोलगोल फिरत वर वर जातय स्क्रू फिरवल्यासारखं
हा हा हा हा
अ मोबाईलमध्ये तेन आसतोय बघा तसला पाळणा आल.
अग बाई गं
तर त्यात बसलेलो काय तर भीती बीती काय वाटली नाही. ते मस्तच गोल फिरतय असं हंडी पाळणा कसा असा वर खाली होताना पोटात हे होतयं ने तस काय त्या पाळण्यात झालंच नाही ते असंच नुसतं गोल फिरतंय वर खाली असं काय होत जास्त हे होत नाही भीती वाटत नाही.
आकाश पाळण्यात एक भीती वाटत्या ओ मोठा उंच असतो. असतोय तो पाळणा, मग बाकीकी काय. नाही एवढं
हा
आणि काय मग
काय नाही बघ मग त्याला मलदा पण असतोय. पहिला मलिद्याचा निवास असते, मग दिवस मग दु दुपार नंतर जेवणाला घालायचं. बाराच पुुडं हा मग अ्ख पण असते, आमचं अख्खं असते पाहुण असते. त्यात यांच कामावरच मित्र येणार असत्यात. अ माणसं अस तिितली म्हणताना आखखच लागते आमच्या एक बकर कापलं म्हणजे ह आज आदल्या दिवशी थोडं करायचं, आणि थोडं उद्या करायचं. फ्रीजमध्ये ठेव अस मग मुंडी एका वेळेस राहिली तर मग ते तिसऱ्या दिवशी सपते, मापाव ना काय आमचे ते भो बकरच आपल्याशिय जातच नाहीत. ह् मग त्यारी सगळं होत
तुम्ही खाताय ना सगळे
होय खातेच आमच्यात प मग असं ते वारकरीच सासू बाई खातात ते नाही खात.
मी पण नाही बाबा ते खात. मी पण आधीिकडे चिकनच ख होत हो ते जास्त आ आ ते बकऱ्याचं पण खायला शिकलोय ते पण त्याने शिकवलंून नाही कधी एवढं काही मुंडी पण खा खा म्हणत्यात पण नाही खात.
ते वेगळंच लागते बा नुसतं हाडच असत्यात कस तर जातय आणि काळ काळ दिसतय. काळं काळच असते सगळं. काय आवडीन खात्यात कोणाचं ठाऊक माणसं.
काय माहित पण ती डव्ह व झा क त्या मुं पर पाया करून देत्यात व्हय का नाही.
सूप करायच असतय.
हा अस.
हम पायचं असते ते म्हणजे बाळ आपलं मान धरा असते ते तुम्ही खालेल का डिलीवरीत मग
नाही भाऊ आम्ही आणलेल आमच्याच सासूबाईंनी.
हा.
तवण नाही खाल्लं नव्हतं
मग.
नाही काललं कुठलं. कोण म्हणतोय बघला वारकरी लोकर ते काय खाणारचत काय सर्व सगळी सांगा.
मग काय तर त्याच्या मा मान धरतेच ना बा दूध द म्हणा तूप म्हणा जास्त रवा. आपण खातोय शिरा उपीट काय असल तेच्यान
व्हय होतय होतय सग आणि वरण. भात डाळीत जेवढ कॅल्शियम असते ते सगळ्यात असते दूध म्हणा हे सगळ्यात कॅल्शियम असतंय च की हे माणसांच्या मनात ल हे आहे हो
हम्म आणि ते काय म्हणत्यात ते अ डिलिवरी झाल्यावर फक्त गरम गरम भात आणि मिर पोड घालून खायच असते बघा तीन दिवस. काय असते ते आळणी खायच असतय एक मीठ खायचं नसतय मिराची फोट आपलं काळ मिरा असते ना ते पण खातात तीन दिवस
होय हा मला तिकने वरणा र्सोबत देत होती वरण भात आणि त्याच्यावरती घालायचं हा तिकट लागतय ना ते
हा.
चरका मारते
हम्म ते काय खायच असते मी काय खाल्लू नाही बा
नाहीय. म्हणज जसं मिठाचं वगैरे ते काय माहित नाही पण आमच्यात कसं ते वरण म्हण वरण भात स्वयंपाक करत अस टच या म्हणून त आणि मला देत होते ते तुम्ही म्हणता येते काय मला माहिती
हा ते अस असते बिन आताच खायच असतय मुलबा त्याला काय तर म्हणतात ते मला लक्षात देण झाली.
होय काय?
पत पत बदलायचं कायतर असतय. असं कायत हा आमच्या इकडं हाय. हातात.
हातात का?
हा
हा हा
आणि नंतर काय ते हायच की ते सगळं तूप जास्त खायचं नसतो चपाती
तुम्ही ते बाळत काढ्या पिलेलासा सीझर सीझरझाल्यामुळे शे बाज नसतंय व्हय क नाय आपल्या जसं नॉर्मलवाल्याना असतंय तस म ते बाळच काढा असत्यात बघा ते ते खालेलासा मी पण काढलेल
बा आणि काय ते पोटात जात नाय वातच दिस तय वजनच वाढतय असं म्हणत्यात हा म्हणून खाल्लेलं मी तीन बाट
मी पण तीन बाटल्या खालेल्या माझा पण पोटाच्या वाट्यात दिसतोय आता तब्येत माझी जाड आहे त्याच्यामुळ दिस
दिसतयच की,
व्हय व्हय उगच मनाला शंका कसल विचित्रच लाग त होत ते बघितलास ना
होयच की आणि साडी त वाटत नाय एवढं ड्रेस ड्रेस तेन घातलं म्हणजे जास्त वाट
वाटतय होया.
वाटतय. कायचं लय गार गार लागतय नाही.
होय होय.
बा हे कवा तरच की सणं आला तर हे तर मग गाऊन ड्रेस
गाऊन ड्रेस हा बाहेर सगळीक ड्रेस घालत अशीला
कवा तरच असते सणाला तर घालालाच पाहिजे.
होय होय. पाहिजे होय. साडी शिवाय पण सणाला शोभा नाय कुठल्याच
सण असल्यागत वाटतच नाही.
नाय व्हय. आता वट पौर्णिमानी आली की आता ह्या महिन्यात
होय एकोणतीस तारखेला हाय की
हा तुमच्या इथं कसं वडाला पूजायला अ
वरच असतय.
नाय नाय आमच्याकडच जोरात नाय आहे असं फक्त जाऊन पुजून वगैरे येत्यात.
हा पोळया करायचं.
हा आमच्याकड कसं एवढ्या बायका असं आपल्याकडे कसं सिटी लेवलला नटून वगैरे जातात तस इकड काय नाय.
सिंपलमध्ये अस हिरव्याच तेवढ्या सा्डया नेसतात त्या दिवशी
बर
आणि जाऊन पुजून येत्यात.
तेवढंच
हा
उत नाटकेलय
एकापेक्षाएक होय होय. एकीमेकीच्या इरषला साड्या नेसून
होय तेवढ ते एकच दिवस मज्जा तेवढच कि ते पण जाऊन पुजून येंऊस पर्यंत आलं की गवत झालं काडून गाउन अडकवल कि झाय
कधी काढन व्हतय आणि
मस्क आणि ह्या कॉलेज चल करून आमच्या कुंभोची महिला ते न्यूज ला दाखवा लात बघा एसी एसटी स्टँड व बस न का काय चिरडलंच आवो.
कधी!
काल काल झालंय बघा काल.
हो का मला कानावर आलंनी बगा.
होय होय ते मोबाईल आमच्या पण दाखवले आमची मम्मी त पण सांग कुंकोजीच महिला हाय असं नेमकी कोण काय नाव सांगितलेलं नाहीत. मग आता फोटो दाखवलेला काल संध्याकाळी तेने
अच्छा.
हम्म फोर व्हिलर पण धडकल्या
ह हा हा काय माहित बाघा काय काणावर आलं नाही बगा यांना विचारायला पाहिजे.
हा हा.
मग आता टायमिंग होत आलंय. तानी जेवायला उठल्यात मग जेवन झाल्यानंतर करूया दोन कॉल हा नाहीत कोण आते तो सकाळी आलीत आणि हा हा तिसरा आहे आणि अजून दोन राहिलात.
दोन राहिल्यात काय बर बर तुमचं झाल्यावर सांगा की मी तेवडं आज पूर्ण हा हा माझं तेवढं आज पूर्ण करतो म्हणजे माझ्या कामावर लक्ष लाग ना ओ त्याच्यामुळं
माझं पण असंच झालय की आता तुम्हाला केलं असतं तुमचे दोन माझे दोन अस केलो असतो पण हा. म्हणजे संघ झाल्यावर पाच झाला ते पाच म पण एक झिरो हे पडलाय सबमिट काल तुमच्या त्या हयाना करालतो बघा दिदीच्या बहिणीच्या ह्याच्यावर नवीन नंबरवर आणि ते लागला आणि कट झाला. ते सबमिट वर झिरोवर पडलय मग चारच राहिलेत.
आवरल्यावर मला आठवनीन सा सांगा काय तेवढे दोन रहायला नको हा चालतय ठेवु मग.
हा हा.